हॅलो.
हा बोला की.
हा नमस्कार!
हा नमस्कार बोला.
काय करताय तुम्ही.
हम् हम्म बसलय बघा.
हो का. जेवण झा
हम् नाही अजून व्हायचं तुमचं?
आमचं झालं काय स्वयंपाक केलाय?
काय चपाती, भाकरी, भाजी, आमटी, भात एवढंच की
हा म्हणजे कशाची भाजी केली असं
भाजी भाजी छोले केले बघा.
हो का हम्म
तुम्ही काय काय करता जेवण
हॅलो
हा बोला की
हॅलो
तुम्ही काय काय केलाय म्हंटलं जेवण?
जेवण आम
हम
उडीदची डाळ
उडीदच्या डाळीचं काय केलंय?
काय?
उडदाच्या डाळीचं काय केलंय म्हंटलं?
भाजी
तेची पण भाजी करतात व्हय.
तुम्हाला नाही माहिती का?
काय म्हंटला?
तुम्हाला नाही माहिती का म्हटलं?
नाही नाही आम्ही कधी नाही केली त्याची भाजी.
हा मस्त लागते ना मग काय करता तु
नाही कधी
कधी खाऊन माहीत नाही आमच्या घरी म्हणजे पहिल्यांदाच ऐकली उड उडदाच्या डाळीची भाजी करतात ते
हा नाही मग तुम्ही काय करता बुवा असं?
आम्ही होय मी आता घरात असते कॉलेज झालं बघा माझं.
हा का.
हम्म
आता घरीच आहेत का मग म्हणजे घरीच घरीच असतात का असं.
होय घरीच आहे की आता
हा
हम्म
तुमच्याकडे म्हणजे असं काय प्रसिद्ध आहे?
आमच्याकडं इथं काय असं प्रसिद्ध नाही
हा पण काही बघण्या सारखं ठिकाण किंवा काही खाण्याची वस्तू असं काही अस
आमच्या इथं आमच्या इथं फेमस वडापाव आहे बघा.
हो का हा.
हम्म
अजून
अजून काय नाही बघा तुमच्या तिकडं काय आहे खाण्यासाठी
काय?
तुम तुमच्या तिथं काय म्हणलं खाण्यासाठी?
काय असं पुरणपोळी अजून
बाहेर असं खाण्यासाठी
बाहेर बाहेरचे त्यांनी माहिती मला
काय म्हंटलं
बाहेरचनी माहिती म्हटलं मला हम् नाही हम
हम्म हम्म हम् ह हम् हा आणि काय मग
काय
आणि काय म्हंटलं
काय नाही बोला
तुम्ही मगाशी बोलता त्याचा आहे की दुसऱ्या कोण बोलायलाय
काय
तुम्ही मगाशी फोन केला तर त्याचचा आहे की दुसरं कोण बोलायलाय
नाही मग दुसर बोलते
तेच आवाज जरा वेगळा यायला लागलाय म्हणून म्हणत
हा म्हणजे आता फोन केला होता आधी तेव्हाच ना
हा होय
हम्म मीच बोलते ना
हम् हम हम्
हम्म का बरं आवाज वेगळा वाटला का
होय आवाज वेगळा वाटायला लागलाय म्हणूनलं
हा कॉलेज मग लांब होत का जवळ होतं
नाही बाहेर गावी होत कॉलेज माझ
हो पण मग बाहेरून केलं तर का रेग्युलर केलं होत
रेग्युलर असक तिकड जाऊन हम्म
हा
चांगले चांगले कॉलेज बाहेरच आहेत महत आहेत ते म्हणजे इथून जवळपास लांबच आहे थोडं सगळं
हो का
हम्म आणि काय म्हणताय
उपका हॅलो
हा बोला की
काय बुलेच ह हॅलो कॉलेज सुटून किती दिवस ले
झाला आत्ता महिना झाला बघा
हो का
हम्म
हम् मग रिझल्ट लागला असेल ना का नाही,
रिझल्ट अजून लागायचाय,
बाकी हम् का बर एक्झाम लेट झाली का,
नाही लेटणच, आ आ काय म्हणता त्याला? रिझल्ट लागतोय आमचा
हो का? हा
तुम्ही काय करताय?
काय नाही घरीचं आहे मी.
हा हा.
हम्म. माझ पण आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, मग आता घरी
हम्म हम्, हम् हम्म तुम तुम्ही काय शिकला?
मि बी इस्सी केमिस्ट्री, तु्म्ही?
हा हा ह. माझ बीसीए झालंय.
हो का, हा.
हम्म. मग जॉब वगैरे तेण?
काय?
जॉब तुम्हाला?
करायचाय ना.
हम्म.
हॅलो?
आत कधी झालं तुमचं शिक्षण पूर्ण?
काय?
तुमचं कधी झालं म्हणलं कॉलेज पूर्ण?
आताच झा संपलं ना.
हा हा हा.
एप्रिल मध्ये संपलं-‍- जून का जुलै मध्ये रिझल्ट लागला, हम्म.
हा किती पडले मग?
कितीयेत? असं. काय, ऐंशी.
हा हा.
तुम्हाला?
मला अजून रिझल्ट लागायचं.
हा तुमचा बाकी आहे ना, हम्.
हा.
काय नाही मग.
हं हं हं.
हाव.
आणि काय मग?
काय नई, बोला
हम् काय बोलु आता, मलाच कळना काय बोलू?
ह
घरी कोण कोण असतंय?
काय? मी आई पप्पा हम्म.
कालवान केलं?
हॅलो?
हा ब बोलतेय बोला की
हा सांगितल्यानंतर मला, हॅलो? म्हटलं हम्म मी आई गप्पा राहतो हम्म?
हा हा हा मी पण मम्मी पप्पा भाऊ.
हा.
आणि मी असत.
हो का.
हम्म. हम् हम्.
तुमच्याकडे काहीतरी नवीन असेलच ना.
आमच्याकड नवीन असं काय नाही हो.
अ मग असं थोडी असत काहीतरी असतच ना प्रत्येक ठिकाणी
म्हणजे आम्ही जरा गावाच्या बाहेर राहतोय आमच इथे काय नवीन असं काय नाही फक्त आमच्या इथं दिवाळी दसरा गणपती हे जरा जास्त म्हटते नाही अस. ते परत वर्षात ना एकदा आमच्या इथे जत्रा भरत्याात यात्रा भरत्याात. प्रत्येकी देवाच्या वेगळ्या वेगळ्या
म्हणजे कोणत्या देवांशी असं.
असं म्हणजे मसोबाच्या असत्या.
हा.
असं श शंकराच्या असत्या असं.
हा.
शिवरात्रीला शिवरात्री शंकराच्या असत्या शिवरात्रीच्या असत्या परंतु महसोबाच्या जत्रेला मजबच असतय.
हो का मोठी राहता ये असल ना मग हम् म्हटलं हम्म मोठे राहात असेल यात्रा असं म्हणते मी
होय मोठ्या मोठ्या असतात सगळ्या हम्म. चालतय कि म आवरली घरची काम सगळी.
हो सगळी झाली तुमची?
हा आमच अजून नाही बघ आता जेवून मग सगळं करायला घ्यायचं. अजून जेवणच नाही तर मग काय करणार पुढं
हा ते पण हा. हॅलो.